हॅलो!
हा बोल की.
हा बोल काय म्हणालतीस तू पाळण्यात काय बोलत होतीस तू पाळण्यात काय?
हूं!
म ते लाखरीचा पाळना असतो बग लेन ते नाही आवडत.
नाही ते हे बा काय बागेतलंच भारी वाटतय.
हा हा ते राऊंड असतो तो.
घरातला घरातला असते ते नाही चांगलं वाटत.
हम्म हम्म हे पण आहे असं झोका घेता घेता येत नाही ग मोठा. हम् ह
काय ते
तु एक लावुन आकाश पाळण्यातच बसत असशील की.
होय मी बसलेलो आहो कबनूरच्या उरसात मी हसली.
कबनूरच करताय का तुम्ही, कबनूर ऊरुस करताय काय.
व्हय.
हम्म हम्.
आम्ही करत नाही.
म.
आम्ही कुठलाच ऊरुस करत नाही आम्हाला नाही लागत.
हो.
होय.
हम्म.
तुम्ही कुठला करताय.
आमचं अंबाबाई हुपरीची.
ह आम्ही नाही करत.
हम् हम्. हा मोठा असतो कबनूर चा पण.
व्हय फिरायला जातोय ग.
हा. आणि इथं इचलकरंजी मध्ये म्हटलं तर दिवाळीच्या वेळेला असतो ना दिवाळी आणि गणपती
गणपतीत ऑर्डर फेस्ट असतेच फेस्टिवल खरं दिवाळीत लई
बर बर हा.
काल गेलतीस का गावा
नाही. म्हणजे कधीच नाही.
मग आता बघ या वर्षी येऊन कसलं भारी असतयं.
हो ना आमची हुपरीचीपन मोठी असत्या ना बघू.
दे मला ह.
हम्म.
मग काय आणि. हॅलो.
हॅलो.
हा हा बोल की.
काय नाही मस्त एन्जॉय करते लाईफ.
हा हा
हम्म.
माझ्या भावाला म्हणलं ग मी, तुला फोन लावून दे तू माझ्या मैत्रिणीला सांगू बोल म्हणून नाहीं बाई म्हणतंय. म्हणलं अरे बोलं रे ती बोलत्यां.
तुझां तो लहांन भाऊ नां.
हां रस्त्यांत येतं नव्हतां कायं न्यांयला.
रस्त्यांत अं घ्यांयला येतो. द्यांयला येतांत मं रस्तां तुंट ते
उत्र न्यांयालयेतं होतां तो असो
समजलं कायं रं हं माहिती आहे अं तुझां लहांन भाऊ
हां समोर
हां समर्थ मोठयांचय नां
आं
मोठां एक हांय की मोठां भाऊ तुझं मोठा. कायं आहे नां मगं
मोठे आहेतं की चुलंत आहेतं.
हां ज्याचं बघांयचं होतं मी.
तुलां बघांयला येईल मम्मी मम्मी मम्मीलां घेऊन बसतो तो आणि मम्मी मधूंर
मी घेयं कायं म्हणतांत ते लग्नाचं कायं असते कां ते
तेचं वधूंर सूंचक मंडळ काढां म्हणलयं दगी म्हळूंन चाल चालवांल मस्तं तुम्हीं
अरे मं चांगलंय की त्यां निमित्तानं बघतांत
तुझी पोरंगी आहे तरं सांग
हो सांगेन बं बघते मी
हं बघांला म्हंण मम्मी ती बघांना लांती हं हां हां हं जां
कायं म्हटले
तिनं तीनं आहेतं बघं म्हणाल्यां
तीनं तीनं तरं आहेचं
तीनं तीनं पोरं आहेतं बघं म्हणाल्यां गं
हम्मं
म्हं जां
हां निलं बघंयसयेत नां सुंदर टकणी एक वेळंस जॉबर जॉब जरी असलं तरी सोप्या म्हं पाहिजे चांगली नाहीं तरं तीस पीस करणारे कायं उपयोग आहे हे एमनटकू त्यां म्हणतांत कांकू
मम्मी म्हणाले आम्हांला नाहीं सांभाळली तरी चालत्यां पोरांना सांभाळू दे
हां तेचं
तिथेच लेक्चंर टाकांल्या ती म्हणालं किसकीस करणारी नोकदं चांगली पाहिजे हं हं हं तुझं मम्मीचं पट्टेके बरं तुम्हीं यां सांभाळा तुम्हीं
हं हां हां हं हं असं कस बघतानाचसं बघायचंय कि सळ्यांनाच नाही काय फॅमिली सा बेस्ट
हो तुमच्या गावाकडे असतील की?
येतय
समज का हम्
पोरं ठीक आहेत मुलं.
पोरी नाहीत?
पोरी एवढ्या नाहीत जे आहेत ते लग्न करून गेल्यात. एक एक म्हणजे एकएकांचा जॉब आहे. ते पुण्यात सेटल आहेते असंच त्या आधीच इथे एवढ य पो पोरच बिग आहे इथं तर
काय उपयोग मग.
का अज परा येत पण नव
पोर कमीच आहे सोड.
कमी आहे अगं काय कमी नाहीये मेन म्हणजे काय माहितीय का डिमांड वाढलंत. मुलींची तेव कमी वाटत अस असं म्हणतात आणि कस झाले जे जॉब करतात तेनी त्या लेवलच बघणार ना
वय. असं अगचलं ना दहा दहावी तरी झाले असल की नाही तरी मुलींना शेत शेती असणारा पाहिजे शिक म्हणजे असं गव्हर्नमेंट सरवाला पाहिजे
हा भक्कसत भक्का बसत ग्हर्नमेंट जॉब एक र तुम्ही जो भताय
आता सगळीच गव्हर्नमेंट म्हणली तर काय करायचं.
हा अवघड आहे ना सळ्यांनाच भेटेल असं पण नाही ना
तेच की.
गव्हर्नमेंट जॉब का सवे लगेच भेटे भेटेल
असं होतच नाही ग.
होे
एक एक मार्कासाठी जातात माहित आहे गव्हर्नमेंटच
ते ना निेगेटिव्ह मार्किंग च नसत माझी बहीण करते ना
होय.
भरपूर म्हणजे एक जर पईंट गेला ना एक जर चूकलं दहा क्स्शन नाही दहा कस्शन मधे त्यातलं चार करेक्ट असलं तरी पण
होय
हौकाय?
आपल्याला सीएडीएल निगेटिव्ह नव्हतो पण बर बर बाई
मग काय
नावालाच आहे ग बाई.
हम्म
होय
झालं बाई एखदाच सी ई टी झाली
मी काय म्हणते आपण पास अ झाल्यावर त्यां सीईटी यायला पाहिजे ग्रॅज्युएशन कंप्लीट, आपलं जर ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं ना तेव्हा सी ई टी याला पाहिजे होती. मगच्यांना
द्या पण निवांत
हा मग काय
काय होतं आणि काय, किती मिनिटं झालीत बघ?
आठ मिनिटं
काय यार देऊन तीस कॉल दिले
अग ते किती झाले ग? कॉल्स
माझ सांगितितय की तुला काल दहा झाला
अजून एक पण वाढलं नाहीत हम्म
भरपूर आहे पण एक मिनिट कॉ एक मिनिट हम्म थांब अ दिदु करते थ पाच मिनिटांने कॉल याला लागलय
हा हां
सरांच हा